व्वा हॅलो
हॅलो बोल की रे
हा ये ये असं फोन येईल अरे भाऊ बोल की काय काय काय
खात नाही नि म्हणत काय
निवांत आहेस स ये मी पण निवांत एक गेम गेम खेळ की
थांब आलो थांब हे बलां तू कोण खाल्ल
खाल न मोबाईल आणला आणि हे काय केलास की नाहीस
काय य
ए आत चल
हयाच होय
हा अ
हम् काय कळना झालय रे मला
काय कळेलना
काय कसं करायचं असतय ते आ कर आय डोंट नो काय ते ना अ
काय कर ना तू फॉर्म भरलास ती लिंक लिक भरलास
नाही ते ईमेलच लिंक काय येईना कोडच येइना झालाय एकटया माझ्या झाला इईमेल ला माझ्या
ठचा
अ हॅलो अ
हम् हम् अअअ
कोड च येईना झालाय ईमेला
बोल की कोणाकडे हे मिळतेय
माझ्याकडे दो सगळे मोबाईल हयातय रे माझ्या काय काय माहितय नाही काही कळलना
बर ठीक आहे ग राहू दे गेम गेम खेळू काय
हां अ
लिख दिया क्या मोबाईला मध्ये
आये य
मोबाईलला तो गेम खेळते आहे चालू असू दे फोन दहा मिनिट
बरअतन आणतो थांब दोन मिनिट थांब आलो की मोबाईल आणतो की अरे अरे अरे अरे
अरे अरेरे अरे अलेलेलले
अल्ले ललेलले
मी आ हे अधा की मोबाईल
आा या तो रुखतो
अरे चदीसल रे
ह हजार डॉलर प्रॉफिट हजार रुपये सॉरी कर
आ
फरीस
ओनली फोरेक्स फोरेक्स मध्ये फक्त हजार रुपयेच घेतलास काय.
चार्जिंग कमी असलं तर
आज्जा मोबाईल द्या ओ उत्तर प्रश हम् ज बघ. हो. अरे
कसं तुझी इच्छा
विजय वग विजय माग अरे घी की आपण खेळूया मर्दा.
चालत नाही रे भावा
चाल नाही. पर ते उलटे बेटाचमतला ख्यायच.
ते तसलं काय कळत नाही मला घेतल्या म्ह डिलीट मारलो मगता प्रिपेयर मध्ये अपडेटला भेटलायच.
हॅलो कशात रे.
याफयाफ
हा नाही. कध आलाय.
आजं झालंय.
आज याय याय याय याय
या नऊ.
नो
या.
नो नो नो नो
आवा.
आ
गलं ह हई की
आ रक्त हा.
ते गांडु चलद बर
आय यो आ
ए भावाा आ तणंद ए अ अ अ
हा अईनो अईनो उतो
गंगया
हा मनदोल ना
अरे काय दुंग
हम.
बेता आहे.
हे आता रे काय पण म माझा बणला.
आ तो
प्रला ना
ए हा तो
ह या तो
अ
हया तो हया तो हाया तो
अरे अरे अरे अरे उलललली
चलाज वके
र शिवाय देऊ नक चची आं
म्हणून तर बीत गलं
एक एक केेम खेळया
हा तो हम्म
लिली लिली
मज पधला हा मी दुसऱ्या मोबाईलावर लावतो फन पप्पांना
कुठल्या लो हबीत गेलो यात ना बैर कुठं पडायचं काय गऊ हा इथे
ट्रपीज
या फ मक
अरे अरे अरे
अले ललले
हा बोला कि हो गप वरत्याय बोला क हा हम्म नाही नाही हा
हा काय म्हणत नाही बा आणि म्हणता येईस बर बर
हा हा
हा वय होय
हा हा
फबॅक
हा
हम्म. अं.
ह.
हं.
हेव काय?
ये नको थांब. हा बर.
हा. हा हा हा. हा का? बरोबर.
हा.